काय चाललंय?
मंग हॅलो, बोला. तुम्ही शेतामध्ये काय पीक लावले?
आमया कांदे, पपई, बोर हो.
बोला. तुम्ही ती शेती हे करते का? अ वैदिक पद्धतीनं वैदिक पद्धतीने शेती जर केली जर ना, तर चांगलं राहतं त्या शेतीमध्ये यश यश. हा का? भारी काम आहे मंग. हा ना, मग अजून काय पिकवता तुम्ही त्याच्यात? हो गं बाई. प पहिला पण तेच वापरता किती खर्च येतो वो?
पपई चा कमी खर्च येतो.
मग ते वापरल्यावर, तुमचा अनुभव काय आहे?
चांगल्या रेट येत्या, जास्त उत्पन्न निघतं. आट्या कमी येत्या.
मग तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला काय माहिती देऊ शकता?
चांगलं आहे, चांगलं रेट येत्या. चांगलं वापरायचं. चांगलं म शेऱ्यासाठी चांगलं आहे.
आता येत
तेल वापरल्यामुळे सगळे पदार्थ खाय लागली याय लाग सैविक वापरल्यामुळे सगळं चांगलं राहु शकत
हो क्वालिटी येतं
ते वेळ आपण खाण्यासाठी पण चांगल योग्य असल ना आजार खूप वाढले इथ ताई